आवाज येतोय ना माझा.
हो येतोय बोल.
हूं! तूला मि आता आपण घर कस क साफ करतो वगैरे. तर ओके चालेल. तर तुला आवडतं का घरं साफ करायला.
हो नक्कीच.
म्हणजे प्रत्येक गृहि-गृहिणीचा तो आवडता. छंद आहे तस म्हणायला गेलं तर, ठीक आहे तर मी माझं सांगेन. ती म्हणजे माला तर म्हणजे खरंच. आधी लग्नाआधी तर मी कधीच काम नव्हतं केलं ग म्हणजे असं, आपण कसं असायचं आपल्या आईच. आपली सगळी कामं करायची. आपण उठणार म्हणजे माझं गेले म ते कामामध्ये लहानपण वगैरे. तर आमच्याकडे असं गावाला पाणी वगैरे नसायचं, म आम्ही फक्त पाणी भरायचं काम तेवढं करायचो. कारण विहरीवर जाऊन पाणी घेऊन यायचं असायच आम्हाला त्या हंडा कळशी वगैरे घेऊन अस म ते तेव्हा आणि आमची विहीर. पण अशी काही जवळ नव्हती, खूप लांब होती मग असं. पूर्ण एवढं तिकडे जाऊन मग तोपर्यंत सगळ्या आई घरातली बाकीची कामं जेवण असु दे कप कपडे वगैरे सगळं आईच करायचे आमचं फक्त पाणी भरायचं काम आणि शांत बसायचं एका जागेवर. कारण घरात खूप लोक असल्यामुळे ते अ होऊन जायचं. म नंतर तेव्हा आता एवढी कशी अशी कामाची सवय नव्हती खरं तर, एवढी फक्त जयानंतर मग. त जॉब लागल्यानंतर तर मग काहीच नाही सकाळी उठायचं आवराय चं आपला आवरायचं डबा घ्यायचा, अ जॉबला जायचं घरी यायचं. परत आपल्या काय फोन मध्ये टाइमपास करायचा केली तर थोडीशी आईला मदत अस. पण जेव्हा लग्न झालं तेव्हा लग्नानंतर खरी आपल्याला कळतं की आपली आई आपल्यासाठी किती करते म्हणजे तिने किती केलं तेव्हा आपल्याला खरी आईची किंमत कळते कि ती कस साफ म्हणजे घर कसं आवरायची म्हणजे प्रत्येक छोट्या छोे ट्या गोष्टीमध्ये पण आपल्याला इतकां हे होतं की आपण हे का नाही केलं, मला हे का जमत नाहीय. म्हणजे असं मला वाटतं तू काय सांगशील.
हो मला पण तेच, मला वाटतं तुझ आणि माझं म्हणजे बरंच साम्य जुड त कारण मला पण लग्नाच्या आधी म्हणजे सवय नव्हती कारण एकत्र कुट टंब होत ना आमच त्याच्यामुळे अस कधी सवय नव्हती आणि पाणी भरायची वगैरे त गोष्टच नव्हती कारण नळ वैगरे होते घरात. अ घराच्या समोरच विहीर वगैरे होती, पण मला एक गोष्ट फक्त चपात्या लाटायला आवडाय स मी चपात्या, चपात्या लाटायचं काम वगैरे, छान करायची आणि मला ते म्हणजे काय माहिती ते गुंनच असतात काहीतरी, तर माज्या काकू वगैरे पण असल्याना, त्या मला म्हणजे विनवण्या करून करून सांगायच, आगं चल ना, तुला एकदम पिडली चपात्या वगैरे लाटाता यायला ला लाटायला येतात, चल तू, मंग मी तेवढं करायची, त्याच्यामुळे मला आ ती आवड होती. आणि लग्नानंतर जसं तू म्हटलीस, तसंच नक्कीच आईची आठवण, भरपूरच येते आपल्याला आणि जास्त करून जेव्हा आपण आई होतो, तेव्हा आपल्याला कडत की, अरे आपण आईला किती त्रास वगैरे दिलेला ये. म्हणून हं मला पण, म्हणजे अशी कुठल्याच कामाची सवय नव्हती. कारण माझे वडील वगैरे पकडून, आठ भाऊ होते असं, मग सगळं कुटुंब तीन काका वगैरे हो, तीन काका फक्त, बाहेर गावी होते. बाकी सगळे तिथं त असल्यामुळे मग कामाचा प्रश्न नाही.
अच्छा, सगळे एकत्र राहायचे.
हो एकत्रच राहायचे, म्हणजे माझा मुलगा दोन वर्षाचा होइसतोवर एकत्रच होते ते. नंतर वाटण्या केल्या, हो त्याच्यामुळे कधी म्हणजे जबाबदारी आलीच नाही आणि खरी जबाबदारी पडली, ती लग्नानंतर-लग्नानंतर जेव्हा मी गेली, तेव्हा दोन तीन दिवसांनी भांडे, म्हणजे व्यवस्थित घासता पण येत नव्हते, म्हण आ म्हाला तर माझ्या नणंद वगैरेणे म्हणजे नाव ठेवत ह्हणं, अशी काय भांडे घासते मन असते म्हण कारण अ लग्नाच्या आधी, फक्त आपला अभ्यास आपण आणि फक्त ते फिरायचं दोन वर्ष हॉस्टेल ला होते, तिथं पण काही प्रश्नच आला नाही कामाचा. होस्टेल पण जवळ असल्यामुळे, आठवड्याचे कपडे अ घरी पाठवाय धूवायला वगैर फक्त, छोेट छोटे. वगैरे जे अस जेवणाच ताट तेच फक्त धुवायची. आणि नंतर नंतर एवढं म्हणजे मला अक्षरशः भांडी वगैरे त आम्ही तर इथ, चारच लोकं असायचे, माझे मिस्ट. मी आणि सासू सासरे होते, तर मला भांडे घासायला, सुद्धा कुठलं भांड आधी घा खु नाही अस. होणा, हं. पण आता मी, त्याच कामातमध्ये एवढी हे झालेली ये ना. की मी, हे म्हणतात की, किती पटापट-पटापट कामं आवरते म्हणून. एकदम तेव्हाच आवरून, काहीच वाटत नही मला, आधी थोड्या--थोड्या कामाचं पण, मला खूप टेन्शन यायचं.
अच्छा, हां होत ना, थोड वेळ, झाल्यानंतर आपलं.
हम्म हम्म.
माझं पण तेच की, माझं लग्नानंतर, तर बापडे, मला जेवणच बनवताना येत नव्हतं खरं तर. नहीं स्वयंपाक कधी बनवलाच नव्हता ना घरी, सगळं आयत आमच्याकड मी चपात्या तर मला अजून जमत नाही. तुला एवढं फास्ट, मला मी भाकरी करते, कारण आमच्याकडे भाकरीकॅजी सवय ये, चपात्या खूप म्हणजे अस क्वचितच खूप, पण आमच्याकड तांदळाची, भाकरीच. म्हणजे तांदलाची भाकरी, मला त. पन्नास भाकरी टाकायला सांगितलं तर मी टाकून देईन तुला, पण दोन चपात्या तरि करायला सांग नंतर मला इतकं जीवावर येतं ना, म्हणजे मला चपाती लाटतानि च येत नाही. पुणे जाण, देव जाणे, पण मला काय माहिती अग. मला ते लाटायलाच जमत नाही, मला चपाती, हां खायला पण नाही आवडत जास् त, आम्हाला, पण माझ्या मुलाल सगळं उलटय. माझ्या मुलाला खूप चपात्या आवडतात. खूप म्हणजे खूप. नाही त्याला तू चपाती देऊ दिवसभर दिली तरी तो खाईल. मग त्याच्यासाठी मी पराठे वगैरे बनवते. ते छान जमतात मला. पराठे वगैरे अस काय पदार्थ असेल ते. पण ही चपाती वैगेर ते अजिबात माझ्या डोक्यावरूनच जाते. अन् भाकरी मी, किती पण करेल. रोजची आमची भाकरीच असते. मग भाकरीच्या काय नाही वाटत. आणि आता आपलं घर आवरायच
हं. बोल, बोल.
बाकीचा स्वयंपाकपण अगदी, आधी लग्ना लग्नानंतरच मग सगळं, अंगावर पडलं ना एकदम. आपल्या लग्नानंतर एकदम मग अशी जबाबदारी पडल्यानंतर मग ते म्हणतात ना. अंगावर पडलं की, बाई शिकते. किंवा माणूस शिकतो. तसं झालं माझं. कारण माझ्या सासूबाईना. स्वयंपाक बनवन्यात अजिबात रस नव्हता. म्हणजे थोडा पण, रस नाही त्यांच्यामध्ये. जस आता नवीन लग ग्न झाले तर आपण बोलतो ना, हिला सांगू दे. त्यांनी डायरेक्ट, माझ्यावरती जबाबदारी टाकून दिली की. आहे तू कर. काय नाही होत. चालल आपल्याला केलं तरी. नाही कर मी हाय की, खात ते सगले आपले. कोण नाही, काय बोलत. अरे पण, मला येतच नाही. त कसं करणार?
परीक्षा घेतली असेल, तुझी.
तरी ते म्हणून अग म्हणजे, इतकं टेन्शन आल होतं. मी स स एक किस्सा सांगेन तुला. मी ते द अ तू बोलते का? नंतर मी सांगते. हवं तर. हा, मी काय गेलं होत माहितेय. भात भाकरी. मला भाकरी पण करता ना येत नव्ह्यत्या खर तर. म्हणजे भाकरीच पीठ माझ्याकडून एकदम असं पात तळ झाल होत. म्हणजे एकदम असं ते भाकरी लाटतानीच येत नाही. मग ते काय करू? मग मी माझ जावेला फोन केला की, ताई मला नाही जमतय. मी काय करू? आणि आई काहीच सांगत नाही. ताई बोलत्या बाई, ते तुला काहीच करणार नाही. तु, ते पीठ घे. गोला कर. पिशवीत टाक आणि फेकून दे.
कारण इकडा ऑप्शच न्हवता. आता असं फेकून नसतं द्यायचं. पण अन्नाचा अपमान होईल ब आता तुझ्याकडे काय ऑप्शन नाही. मी सांगते, त्याप्रमाणे तू ते प्रमाण घे. आणि मग ते कर. मग मी सासूबाईंना न सांगता, ते पीठ गोला केलं. तसच आणि मग फेकून दिल. का म माझ्याकडे पर्याच नव्हता गं. मला येतच नाय. म जेव्हा जसं, माझ्या जावेने सांगितलं. त्याप्रकारे म मी प्रमाण घेऊन म त्या भाकरी म हळूहळू थोड्या - थोड्या लाटल्या. म त्या थोड्याशा, जमल्या मला. आणि म नंतर - नंतर म सवय होत गेली. असं. तुझा असा काय, किस्सा?
माझं असं काही नाही. म्हणजे लग्नाच्या आधीच, होती. मी काय आठवी - नव्वीला होती वाटत तेव्हा. मला हाय ना. मसाल्याची भाजी वगैरे खूप ते हे, ना अस काळ्या रस्साची भाजी नसते का? ती खूप आवडायची आधी. तर मला एक आस खायची इच्छा झाली. मग माझी आई म्हट ली की, आता सगळा स्वयंपाक झालेला हाय. आता मी काय करू शकत नाही. मी आसा आगावपणा केला. मला करायचंचय, करायचंचय म्हणून. कांदे वगैरे भाजले सगळे. पेस्ट वगैरे बनवली. आणि ते अ आमच्याकडे काय ते? बेसनचे गोडे सोडतात. ते ना उकडी आल्यावर. ते डबूपोळ्या, डबूपोळ्या म्हणतात आमच्याकडे ते. ते भाजी मला माहित नव्हत की ते. माझी आई म्हटली, तुला करायचं तर कर. आणि कुणीच मदत, काकून वगैरे कुणीच मदत नाही केली. म मी काय केलं, उकडी येऊ दिली नाही भाजीला. तसंच ते सोडल्या डब्बू पोळ्या. आणि सगळं म्हणजे हे झालं. पिठलं. ह. पिटलसारखं झालं ते. हो विरघडलं. म मला सगळे हसायला लागले. असल मग तेवढे तेवढ्या हसण्याने, मी परत चिडली. मी म्हटली की नाय मी करूनच दाखवणार दुसऱ्या दिवशी परत मग मी ती भाजी बनवली अ म आईने वगैरे सांगित सागितलं मला की अग असं नाही त्यला उकळी येऊ अ येऊ द्यावी लागते आणि मग ते सोडावे लागतात. म दुसऱ्या दिवशी केली ना मी आईन त्यांना दिलीच नाय ती भाजी शेजारच्या काकूंना देऊन आले म्हटलं तुम्ही मला हसले ना काल मी तुम्हाला देणारच नाही भाजी म्हणून
अशे असतात ना म्हणजे घर म्हटलं की आपलं काय ना काय किस्स स्सा असतो असच असं म्हणायचं तर आणि घर प्रत्येकाचं असत
हो. हा अजून म्हणजे घर वगैरे आवरायला मला आवडतं म्हणजे सगळ्या वस्तू जगाच्या जागी ठेवायला आवडतं म्हणजे लग्ना आधी मला सवय नव्हती. शाळा म्हणजे कॉलेज मधन वगैरे आले की सगळे कपडे माझी असं बा कुठं फेकलेले असायचे अ बॅग कुठं अस यची मला अशी सवय नव्हती पण आता लग्नानंतर जेव्हा जबाबदारी पडली आपल्यावर कारण ते आपलं स्वतःचं घर असतं म्हणून आपण एक एकदम नीट नेटक ठेवतो मला आता म्हणजे इकडची वस्तू तिकड झाली ना मला लगेच चिडचिड व्हायला लाग
सेम तसच होत आमचं अ माझं कसं होतं माझ्या घरी माहेरी ना म्हणजे आम माझं जसं तुझं ते होत तसे आम्ही सहा जण भावंड आणि म्हणजे आम्ही भावंड एवढे तर आम्हाला दुसरे कोणाची काकांची वगैरे गरजच नाय आमच्या घरातच एवढी माणसं तर अशी खूप असं म्हण म्हणजे आमच्याकडे खूप पसार म्हणजे पसार असं नाय म्हणता येणार पण असे अस सहा लोकांची कपडे म्हंटल्यावर आपली कप कपडे किती असतात म अस सगळं भरलेलं एकदम गच एकदम भरलेलं अस पण आता मला तशीच सवय होती की इकडे ठेवा तिकडे ठेवा असं पण जसं सासरी आल्या नंतर आमच्याकडे बाई माझ्या सासूबाई एवढ्या स्ट्रिक्ट की आमच्या घरात कोणी पाऊल पण नाही ठेवणार म्हणजे आधी विचार करतात. की आहेत का मग तर येणार घरात म्हणजे आमच घराला कुणाची माती पण नाय लागणार कुणाच्या पायाची माती पण लागून देत नाही ताई एवढं आमच्या घरात स्वच्छ आणि एकदमच असं म्हणजे मला गेल्या नं म्हणलं बापरे काय हे एकदमच हे आणि सगळी वस्तू जिथल्या तिथं एकदम माझ्या नवऱ्याला पण तशीच सवय मग जेव्हा आम्ही सेपरेट राहायला लागलो बाई नवरा म्हणजे माझी दुसरी सासूच
सेम सेम सेम आमच्याकडं पण सेमच ये
म्हणजे इथे भांड पडलाय हा कपडा इथे ठेवलाय म हा इथेच कशाला ठेवाय चा म्हणजे मी ते म काय करते मी आता माझा एवढा घरात बघशील ना तू पूर्ण पसारा पडलेला आय. पण मी तो नवरा यायच्या आधी अर्धा तास एक तासात सगळं चकाचक करून मोकली. की बाबा माझ्याकड काहीच असं नाय की हे नाय. म्हणजे असं काही गोष्ट म्हणजे मला सुद्धा घर आवडायला आव म्हणे घर आवरायला आवडंत सकाळी उट सगळे कपडे जिथल्या तिथे ठेवून जायचे प्रेस करून वगैरे परत अ क म्हणजे मला किचन मेन म्हणजे खूप आवडतं अस साप म्हणजे आपलं नीटनेट क ठेवायला किचन मध्ये मला जिथल्या तिथ वस्तू जी हाय तिथच ठेवायला आवडते अस प्रत्येक स्त्रीलाच आवडत असतं प्रत्येक स्त्री असं असं की आपलं किचन सुंदर दिसायला पाहिजे आणि मला असं घरामध्ये ब असं अ छोटे छोटे प्लांट्स लावायला वगैरे खूप आवडतात म्हणजे असं जे जेवढं घर फ्रेश राहील जेवढं छान वाटेल
अगो बाई हो हो, माझ्या बाबतीत पण तू म्हणते ना, तुझ्या मिस्टरांच तशीच माझी पण गोष्ट हाय. त्यांच पण वर्क फ्रॉम होमच आहे ना, तर मग ते दिवसभर चालू असत त्यांचा पण अ आणि त घर. घर आवरायचं म्हटलं तर, हा आता माझा मुलगा पण त्याला पण सवय लावली मी कपडे स्कूल मधन आला की जागच्या जागी ठेवायच, मग तो व्यवस्थित करतो. आता मोठा झालाय त्याला कळाय लागलं तर, तो करून घेतो सगळं काम वगैरे बाकीची. हा बेड वगैरे आवरून ठेवतो, पुस स्तक जागच्या जागे ठेवतो. कधी कधी म्हणतो मम्मी भांडे वगैरे घासून देऊ का तुझे? म्हटलं नको बाबा! मोठा होशील तेव्हा कर. आणि मला पण असं झाड वगैरे त्यांची आवड आहे. पुन्हा माझ्या बालकनीत आने तुळस तुळस तर मी आवर्जून लावते, कारण ते तुळस हूम कधी असं म याला असं कधी शिंका वगैरे आला किंवा ताप वगैरे आला तर, मी तुळशीचा काढा वगैरे बनवून देते त्याला, चहामध्ये पण तूळस टाकते हो हो.
अमच्याकडे पण असंत वापरतोच आम्ही पण
हो. हो तेच ना आणि तुळस चांगली असते लहानपोरांना हाय ना म्हणजे मधात त्याचा आहे ना रस द्यायचा. थोड दोन तीन पानांचा
अच्छा.
हा तर ते इम्युनिटी वगैरे साठी चांगलं असतं पोरांना. आणि मला एवढी सवय ये ना, हा तर चहामध्ये मी जे तुळशीची पानं टाकतच असते. त्याच्यामुळे मी हा घरी ह ना तुळशीच म्हणज तुळशीचा रोप कधीच हेच होऊ देत नाही आणि ते मंजिरी आस तत ना हे आले की मी काढून ठेवते, कधी म्हणजे ड्बीत वगैरे भरून ठेवते. ते आणि म्हणजे नेक्स्ट टाइम ते आपल्याला रोप लावायला वगैरे कामात येते.
अच्छा, चालेल आता आपला टाइम पणं संपत आलेला आहे. आपण बोलू नंतर कधीतरी, ओके, धन्यवाद!
हाव धन्यवाद!